हॅलो हॅलो! हा येतोय आवाज काय प्रॉब्लेम झाला, काय माहिती फोन लागतच नव्हता, हम्म! केव्हाची लावत होते, तर लागतं
वेळ लागतो थोडा वेळ लागतं असल कायतरी नेटवर्कचा इश्यू असल
नेटवर्क नाही, म्हणजे ते कॉलिंगच बटनच दाबलं गेलं नव्हते, म्हणजे दाबतच नव्हतं ते. काही ना काही प्रॉब्लेम चालू झालें, हँग झालाय बहुतेक सारखे मेसेजेच हम्म! मेसेज खुप येउरायले ना तेच्यामुळ ते हँंग झालं वाटत.
बरोबर
हम्म!
तुमच लवकर होत असेल जेवण वगैरे
हम आमचं लवकर राहत, ना आम्ही आठ वाजता जेवायला बसतो, आठ साडे आठ वाजेपर्यंत बसतो, जेवायला मग लवकर स्वयंपाक करावा लागतो. त्याच्यामुळे हा
चांगली गोष्ट आहे लवकर झोपा लवकर हा काम पण लवकर होतात, ना त्याच्यामुळे घरात
काम लवकर अवरुण होऊन जात.
हो
म्हणजे, मिस्टरांना साडेआठ ला जेवायला पाहिजे. आणि ते नऊ साडेनऊ वाजेपर्यंत झोप तू पण जा आता. आम्हीच बस बसतो, गप्पा मारत बाहेर बाया बाया. हा.
मग बाहेर जाऊन बसलं तरी, गा गातते ती का झोपून घ्यायचं ते काय? बाहेर काय गप्पा मारत बसती. लवकर झोपायच लवकर
तुम्हाला झोप येत, नाही का लवकर मग.
हाहा.. येती पण दिवसभर बाया ज्याचा त्याच्या कामात राहत मग. जावा. चुलत जावा असं, जवळ जवळच घर आहे ना आमची. आणि मग त्यांना काय संध्याकाळी वेळ असत मग सगळे बसतो गप्पा मारत.
आणि मग उठाव असं, पण वाटत नाही गप्पांमध्ये.
हा, आणि त्याच्यामुळ बाहेर गेला दहा साडे दहा होऊन जातात. त्याच्यामुळ मग. सकाळी मग उठायची जिव्हावर येत. आणि काय, छोट्या मुली ना चुलत दिराला दोन जुळ्या मुली ना, त्याच्यामुळे आपण रात्रीच्या केवर पण बाहेर खेळत राहता. दोन वर्षाच्या झाल्या त्या.
हा हा.
गावाकडची लाईफच सगळ्यात बेस्ट, मला तर तिच आवडते. सीटी मध्ये फक्त सिटी ते, म्हणतात खर नाव मोठं लक्षण खोटं तो प्रकार.
सिटीत कसं एकदा, दरवाजे बंद झाले का काही बाहेरच काही समजत नाही.
नाही आणि असं कोणीच कुणाला ओळखतच नाही. माझ्या बाजूला, कोण राहत कोण आलं कोण गेलं जरा ही ढोकून बगत नाहीत कोणकुणाकडे प्रत्येक जण आपल्या कामात मग्न असतो. त्यांना मान वरती करायची पण वेळे नसते अस मला बि चुकून नाय आवडत, पण आता काय मजबुरी आहे.
मजबुरी ना हाहा. हा तेच म माझी बहीण माझी बहीण नासिक राती ना तिच पण तिच तिसऱ्या मजल्या वर घरयं मग तीत तर गेलं ना घराच्या बाहेरच निघायच नाही. सारखं घरात घरात आणि आम्हाला इथं कसं बाहेर निघाल का सगळी माणसं दिसतात अ तिथं अजिबात
हो बिलकुलचं नाही, गावाला गेलं ना एक महिना सात ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत इतकं, मन भरून जगता येतना आल्यानंतर खूप फ्रेश वाटत. आठ दहा दिवस, परत मग रुटीन चालू होत. ते चोवीस तास घरात बोरींग होऊन जात मग. बोल्ल वगैरे कि, कस माईंड? मन फ्रेश राहत थोड्या विचारांची देवाण घेवाण होते. हसण खेळणं होत आणि आपल्या डोक्यात जे काही विचार चालू असतात, ते पण दूरच होतात शक्य तो म आता, असं एकट बसल की सगळ चालूच हाय.
हाव खरंय ते.
तीच तर.
तेच आमी सगळ्या चुलत जावा धरून सहा जणी नहीं ना मग बाहेर सगळ येतो ना, मग कोण काय बोलतो? कोण काय बोलतो? हा मज्जा येती, हम्.
तुम्हाला किती मुलं?
मुलगा हाय.
हो का?
हम्म बाईस वर्षाचा आहे तो.
अच्छा हां.
तो म्हणजे कॉलेज पण करतो आणि जॉबला पण करतो तो पण इंजिनियरच आहे. तीच साईट आहे त्याची हां मग तेच गावीच या नाशिकलाच जातोय आता सध्या तो. आणि कॉलेज पण चालू आहे त्या चा. डिप्लोमा करतोय ना.
ओके.
आता दिले एक वर्षाचे पेपर दिले त्यानी आ तमाग अजून दोन वर्ष बाकी. तीन वर्षाचा घेतलाय ना.
बरोबर हा.
हम्म. मग काय सकाळी त्याच टिफिन बनवायचा. तो साडे आठ वाजता जातो घरातून आणि सा रात्रीच्या आठ वाजेपर्यंत येतो मग त्याच्यामुळे तो पर्यंत स्वयंपाक केला का बरा राहातो. म तो आला का दे मला जेवायला भूक लागली म दिवसभर उभा असतो ना वो तिथं.
बरोबर तेच जेवलं की आराम कर
हो मग जेवला त का म्हणले तो पोर त्याचं ते शाळेचं काही काम राह वाटत कॉलेज च मग ते करत बसतो तो. आणि मग दहा वाजे पण तो झोपतो. सकाळी परत त्याचे पप सहा वाजताच त्याला आवाज देतात. त्याच काय म्ह नाही मी दिवसभर दमतो मग मला झाप. उद्या या न तुम्ही सात वाजेपर्यंत. पण हे झोप तू दिदी नाई हे स्वतः नाई झोपती, दुसऱ्याला नाही झोपून देत. ते त्यांना आवडतच नाही जास्त वेळ झोपलेलं.
अरे बाप रे! सेम माझ- ते आई अशी स्वतः पाचला उठेल आणि दुस सगळ्यांना पाचला उठवून देईल अरे, पण काय काम असतं काय करायचं.
काय करायचं असतं मग मी तेच म्हणत राहते, पहिले त असंच करायचे पाचला उठलेय का ते दुसऱ्याला ही उठून द्यायचे मग, मी काय म्हणायचे आहो एवढं लवकर उठून करायचं काय आहे? म आता थोडे साहा वाजता उठायला लाग लै नई त पाच वाजतास ऊठून बसायचे.
हो ना. माझ्या आईचा ना असाच स्वभाव आहे, म्हणे लवकर उठून सगळं आवरायचं आणि मगं बसा परत दुपारी हवं तर झोपा.
हां दुपारी झोपा अस हां.
कधी कधी तिचं पण म्हणण पटतं. की फ्रेश वाटतं माणसा आणि गावाला कसं लवकर झोपतात ना, त्यामुळे झोप पूर्ण होते पाच-सहा वाजेपर्यंत. दहाला झोपलं तरी, त्याच्यामुळे हाव लेट झोपल की लेट उठणं होत परत म
हम्म झोप होत नाई ना व मग.
हा. नाही ना आमच्याकडे तर कुठ कुठल्याच गोष्टींचा टाईम टेबल नसतो. कारणं मेन माणूस सच उशिरा येणार त्यांच्यामुळे सगळी कामं लेट होतात मगं. आणि आपण असं जरी जागा केललं पण झोपत नाहीत, ते पण आत बाहेर नाचतं राहतात मगं.
हम्म.
त्यांना पण झोप येत नाही असं म्हणता.
नाही यांना जरा उशिरा उठल ना, खूप राग येतो आणि जर दुपारी झोपलं ना दुपारी झोप पलेल सुद्धां आवडतं नाही पण मी दुपारी झोप येतीन थोड्या वेळात मग त्यांच्या गाडीचा आवाज ऐकला का लगेच उठते. उठून बसायचं नाही तर, अशी चिड चिड करता त्यांना आवडतं ना
अच्छा.
येतच नाई दोन तीन पर्यंत. त्यांची आई तशीचं ये त्यांची आई पण कधी झोप नार नाही.
त्यांच्यामुळे त्यांना सवय तशी.
त्यांना सवय आणि बरं सगळेच बहीण भाऊ सारखीच हाय बर का, हो सगळे बहीण भाऊ सारखेत तीन बहीणीहेत. त्यांना अन हे दोघं भाऊ. म त्या ती तिनी बहिणींना सु सुद्धा झोपा नाही बरं का दुपारची कधीच झोपणार नाही. तुमचं रक्तच वेगळं हाय. हा.
घाबरून झोप पण यायची. आपल्याला दुपारी येतात. काय ओरडतात की काय असं होऊन जा.
हम्म हम्म हम्म हम्. पण मी नाय कधी कधी मला सुधा थकल्या सारखं वाटलं ना आले तरी झोप कोणाचं तर आती मरून घ्या.
पण मग थोडं झोपलं ग बरं वाटतं फ्रेश वाटतं कारण हे सकाळी उठलो का असं घाई घाई मधी त्याचा डबा बनवायचा कपडे धुवायचे. परत आमचा स्वयंपाक करायचा बासं वाटतं.
हो. हेच परत पाच वाजले की चालू होतय सगळ.
हो ना मग पाच वाजल कि करा परत च्या खरा भांडी घासाची चहाची परत सात् वाजले का बिलगा सयंपाकाला परत ते डोक्यात विचार का भाजी करायची
अरे ते मोटर तेन टेन्शन असतं भाजी रोज काय बनवायचं तुमच्याकडे गाई वेगे वगैरे नाहीये
नाई आमच्याकडे काय नईय आता पहिली होती पण आता नाही
अच्छा त्यांच पण खूप करावं लागत बापरे
म त्यांचं तर खूपच करावं लाग
दिवसभर त्यांचं चालूच असतं खाणंपिणं.
म एक लिटर विकत दूध आणतो ते ताणच नको तो, इकडनं गवत आणा तिकडनं गवत आणा अहो खू वैताक होऊन जाय चा तो. यांना म्हटलं नको आता गाईच नको नाही ना ते अडकून बसायचं काम होऊन जातं
हो तुमच्याकडे कसं आहे गावी अ लिटर दूध?
आमच्याकडं चाळीस रुपये लिटरये.
चाळीस ना? आमच्याकडे सत्तर आहे.
घरगुतीच घेतोय ना इथं आमच्या घरात. जवळच आहे, त्यांच्या कडनचं आणतो मग गेल्याय, आता सासूबाई दुध आणायला ह.
हुं आपला टाइम होत आला, ना तर मी होती आला च मग मी कट करेल ठीक आहे?
हो म आपण उद्या कॉल करू चालेल ना ताई? मला आता स्वयंपाक करायचाय.
हो चालेल, माझं पण काम आहे. एकदा बोलू दुपारी किंवा मग कसा टाइम भेटेल तसा, किंवा मेसेज करत जा व्हॉट्सअपला फ्री असाल का असं ठीक आहे ना?
किती वेळ झाला बघा बर आप
चालतयं. झालेच आहेत नऊ एक. एक्केचाळीस बेचाळीस होतात, काउंट तेवढे ह ह ह. ओके! बाय
हो हो वाय वाय हु.